हॅलो.
हॅलो.
हा सर, हा तुम्ही फोन म्हणजे तुम्ही युज करतात का कार्या ॲप.
हो.
मला वाटलं तुमची बहीण वगैरे यूज करात असलं. कोणी अच्छा. अह मगं सर अ तुम्ही ग्रुप व मेसेज वगैरे टाकला नाही का की अ हा मला म फोन फ्रेंडचा टास्क वगैरे आला नाही तुम्ही ग्रुपला जॉईन आहात ना. मगं तुम्ही हे नाही टाकला का मेसेज?
नाही टाकाला.
का बर?
नाही टाकायला मॅडम मला वेळच नव्हता.
अच्छा तुम्हाला वेळ नव्हता.
हो.
ओके तुम्ही कायं करता सर?
मी कॉलेज.
सेकंड इयर, फर्स्ट इयर, थर्ड इयर.
फर्स्ट इयर.
कोणत्या कॉलेजला जात, म्हणजे कुठले आहात तुम्ही?
आम्ही दतवाढयात हाय हा कोल्हापूरचा.
अच्छा म कारण मी नाशिकची ये.
हा हा
हा कारण मला शक्यतो सगळे कोल्हापूरचेच लोक भेटले ना आजपर्यंत
हा हा
त्यामुळे मगं आता कश कोणत्या ए म्हणजे कोणत्या सब्जेक्ट मध्ये करतायत?
आता जोग्राफी
ज्योग्राफी मध्ये करताय का?
होय.
अच्छा हिस्ट्री का बरं नाही दोन विषय घ्यायचे होते ना म्हणजे ऑप्शन ला स्पर्धा परीक्षेसाठी पण बरं पडला असत ना तुम्हाला.
होय घेतलो नाहय परण
हूं हूं हूं हूं मगं तुम्हाला कसं समजलं कार्याब कार्याबद्दल.
कार्या बद्दल, आमच्या कॉलेजमध्ये सगळे करत्यात की.
अच्छा तुमच्या कॉलेजमधले सगळे करतात.
होय.
अरे वा! मस्त मगं अ आज मगं आज कसं काय तुम्ही फ्री आहात म्हटले जाऊ दे तुम्हाला कॉल करून बघते.
फ्री आहेत म्हणजे, आता मी जाणार आहे बाहेर. पण आता तुमचा कॉल आलाय
किती मिनिटा साठ म्हणजे किती मिनिट कि किती वाजता जाणार ये तुम्ही?
मी रोज साडेपाचला जातो.
हा हा हा
आजच लेट झालाय थोडा
अच्छा आज लेट झालाय मी तुम्हाला कदाचित त्या दिवशी पण कधीतर री कॉल केला असेल. मग तुम्ही बोलले होते की मी बाहेर आहे मी तुम्हाला आल्यावर फोन करतो पण तुमचा फोनच नाय आला त्याच्यानंतर कधी
हम्म
जाऊ दे काय प्रॉब्लेम अस
माझ्या दहा मिनिटासाठी कधी करू मॅडम तुम्हाला कॉल मी
अ तुमच्या दहा मिनिटासाठी ना तुम्हाला जेव्हा टास्क येईल ना तेव्हा मला नक्की फोन करा तुम्ही मी मी उचलेन तुमचा फोन नक्की तुम्ही माझा फोन उच चलला म्हणजे मी तुमचा फोन उचलणारच ना ऑफकोर्स तुमचा टास्क कधी येईल यार म्हणजे कधी तुम्ही ना तुम्ही सांगे मेसेज टाकलाय का फोन अ फ्रेंड टास्क मला आले ला नाही म्हणून
नाही टाकायला.
मग कसं काय येईल तुम्हाला र रिफ्रेश करून बघितला का कार्या ॲप.
रिफ्रेशकरून बघतो की,
हा मग रिफ्रेश करून बघितले आता तुम्हाला येईल टास्क
नका टेन्शन नका घेऊ होऊन जाईल म्हणजे तुमच्या कॉलेज मधले मित्र मैत्री णी सगळे करत असतील ना मग तुमचा पण एक वेगळा ग्रुप अस तर कार्या ॲप साठी कॉलेजचा
हो असेल हाय की
अच्छा
तुम्ही काय करता
माझ कॉलेज मी मुंबई मध्ये माझं कॉलेज कमप्लीट झालंय आता मी मुंबईमध्ये म्हणजे जॉब वगैरे बघते काहीतरी बघते आता काय करू हा मी प्रॉपर नाशिक बगतपुरीमध्येध नाशिक नाय माय बगतपुरीमध्ये राहते प्रॉपर
ह हा
हा
हा
माझ म्हणजे असं आहे सगळं माझ्याशी म्हणजे कार्या ॲपवर बोलणारा मुलगा तुम्ही फर्स्ट आहे मी बाकी मुलांसोत नाही बोलली कधी
हम
पवर त हा कॉलिंगच माहित नाही बण कार्य पवर नाही बोलले कधी आयुष्यात हा हा हा त्यामुळे काय नाही म्हणजे चांगलं आहे कार्या ॲप त्या मानाने अर्निंग चांगले होते
आ
अर्निंग वगैरे चांगले होते ते वर्क फ्रॉम होम चांगला आहे हा ॲप
होय वर्क फॉर्म चांगला आहे
हो वर्क फ्रॉम होम बरा आहे म्हणजे चांगला आहे त्या मानाने म्हणजे जेके ज्या व्यक्तीकडे काहीच नाही त्या व्यक्तीसाठी चांगलं आहे
होय
हम्म मग आता किती वाजता तुम्ही बाहेर जाणार आहे म्हणजे साधारण
आता तुमचा कॉल कट झाल्यावर दहा मिनिटांनी.
दहा मिनिटांनी? अच्छा, दहा मिनिटांनी बाहेर जाणार आहे.
हम्म.
पाऊस वगैरे पडतो की नाही तुमच्याकडे?
पाऊस आता तुमच्याकडे थोडा कमी झाला आहे का?
अरे बापरे, आमच्याकडे एवढा पाऊस नाही पडत. तुमच्याकडे पडला असेल आता, म्हणजे... आमच्याकडे नाही पडत.
हो.
मला पण मी सोडून कोणाचाही कॉल आला नाही.
नाही, मी केलं तर घेतो ते कशाने?
मग तुम्ही तर सांगितलं की मला टास्क आलेला नाही, म्हणून अजून हा...
नाही, माझ्या बहिणीच्या आडून.
तुमच्या बहिणीच्या ह्याच्यावरून. हा, तुमच्या बहिणीला किती त्रास कोणता तरी होतो? कोका का? एक सेकंद, हं.
हम्म.
तो ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क आला की नाही?
हॅलो.
कसं आहे, तो ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क मला पण नाही आला. मला नाही आला अजून. मी हे टाकलंय सर, सरांना टाकलंय. मी जिथून जॉईन झाले ना. त्यांना सांगितलंय की मला हे करा म्हणून मग हा फोन. अरे, तुला का? समजलं. गुजराती मध्ये आलेला. गुजराती म्हणजे हाच कोण फ्रेंडचा टास्क होता, बट तो गुजराती. पण मी केक, त्या लोकांनी म्हटलं काही. पण असे कॉल आहेत ना. ए कॉल आठ रुपये, दहा रुपये. ते मला सगळे भेटले, बट ह्याचे नाही भेटले ना. पूर्ण टास्क कम्प्लीट केल्याचे भेटतात ना काहीतरी.
हा हा.
ते नाही भेटले म्हटलं, जाऊ दे.
हा.
मग म्हटलं, जाऊ दे, आपला फायदा झाला ना.
तुम्ही आता फास्ट ठरलात का?
माझ ग्र्यु.
ग्रॅज्युएशन झालं. हा हा.
हा, माझा झाला. मी मराठीतून केला ना.
हा हा.
हम्म, म् तुम्ही बराच चांगला विषय निवडला, ग्रॅज्युअली. जिओग्राफी म्हणजे तीन विषय निवडायला पाहिजे होते ना, तुम्ही? ऑप्शन असतात ना, तीन विषय. मग कोणता? मग?
जाऊ आहे.
प्रायवेट.
नाही रे.
गवर्नमेंट.
हम्म.
अच्छा, काय करतात जॉब?
टंकित.
वा, मग तुम्ही तर म्हणता, माझ्या ग्रॅज्युएशनचं
नाही आमचे ते दादाच्या वशील्यान जरा थोड
अच्छां.
हुं.
चांगल झालं यार चांगलाय.
हुं.
म्हणंजे सायटेड असून सुद्धा तुमचं झालं सगळ व्यवस्थ तीत मी ब्लाइंड आहे वि विचार करा, तरी पण नाय होत यार आम्हाला परीक्षा द्याव्या लागतात द्याव लागतात. कशातच काईच होत नाही.
हुयील की आता.
काय नाही होत ओ कशाच काय मग आर् बी आय मध्ये लागलाय का तुम्ही आता फॉर्म आलेला बघा आर बी आय चा. मग
आमच्या इथं हायत गावात त्यातच
हां म पण बरं झालं की गव्हर्मेंट जॉब आहे प्रॉ -परमनंट आहे. टेम्पररी नाहीये.
हां.
म्हणजे ऑल सेटल्ड आहात तुम्ही.
हुं.
मग काय नाही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा तुम्ही.
हुं.
अजून एक्झाम वगैरेे द्या देतरहा रेल्वेच्या वगैरे, बॅकेत एवढा पेमेंट नसतो नां असं म्हणतात.
हो नसतोय एवढा.
मग त्यामुळे ना आ-अजून एक्झाम वगैरे द्या.
हुं हां
काय नाही टेन्शन नायी नका- तुम्ही लागून, मी ग्रुपवरून घेतला-
हां हां
हां मला ते तुम्हालानां मेसेज करणार होते.
हां
बट मग मी ठरवलं की- तुम्हाला फोनच करून बघते. मग तुम्ही फोन उचलला नाही त्यामुळे म्हंटले जाऊ दे आता काय करू.
मग माझ्या दहा मिनिटंला कधी करू कॉल मॅडम.
आं-
माझ्या दहा मिनिटांला-
तुमच्या दहा मिनटांला काय?
कधी करू काॅल.
तुम्ही त- संध्याकाळच्या टायमांला वगैरे असं करा या टायमांला. संध्याकाळी मी आं. तुम्हाला कधी वेळ असतो.
मी तुम्हाला कॉल करून इचारतो पहिला मगच करतो कॉल झाल्यावर.
ओके चालेल नां मला फोन करून विचारत तुम्ही पण मी- नक्की उचलेन एवढं माहितीये एवढी गॅरंटी ठेवा.
हां हां
हां तुम्ही पण लवकर लवकर टास्क असाइन करून घ्या कारण- अं हे करून घ्या कारण हे ट हा टास्क आहे ना- तो ल हे होऊ शकतो नां, रिजेक्ट होऊ शकतो नां त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या.
हां
ह् त्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि अस अस म्हणतात की एका व्यक्तीसोबत पाच कॉल करू शकतो आरामात आपण मु कायणे मग तुम्ही पण त हा एका सोबत वाचगॉ करू शकता ह पाच वेळा म्हणजे एकशे ऐंशी मिनिटं आपण रेकॉर्ड करू शकतो
हा हा
असं त्या लोकांनी परमिशन दिली आहे
हा मग तुमच्या तिकडे पण करतात का
नाही आमच्या तिकडे नाही करत मी ना अ मी जेव्हा हॉस्टेलला राहायचे ना
हा
एक अनामिका फाउंडेशन नावाचा ग्रुप होता माझ्याकडे
हा हा
सरांनी मला सांगितलं होतं अस अस प आहे दोन तीन लोक होते ब त्या लोक नी केला नाही म्हणजे के कारण क मरी चे टास्क येत नव्हते ना
हहाा
त्यामुळे मजे केला असेल नसेल मला माहित नाही
हा हा
तो ट्रान्रप्शन टास्क कस आहे सर म्हणजे का--? करायचं असतं त्याच्यात?
तर मला पण काय एवढं माहित नाही विचारतो मी
तुम्ही केला नाही का?
नाही करत मी
अच्छा कारण तुम्ही तर सांगितलेलं कि टास्क आलाय म्हणून?
हा हा
मग तुम्हाला मला वाटलं माहित असेल ठीक आहे आता तुम्हाला बाहेर जायचं आहे ना? तर तुम्हाला बाहेर जायचं आहे ना?
हो
ठीक आहे आता दहा मिनिटं होऊन गेले
हा माझ्या दहा मिनटाला मी करतो रिटर्न
ओके करा
हा